हॅलो.
बोल की ग
बोल की, काय करायलायेस?
काय करू तूच सांग काम मी करतो.
काम व्हय, लिहून दे म मला कायतर
काय लिव्हू काय तर म्हणजे
कवी कविता कविता लिहून दे कविता
असं सांग की कविता लिहून दे, कशाला
इन्स्टाला पोस्ट करतोय. इन्स्टॉला पोस्ट करतो ग आता कॉड काढणार आहे एक न्यू
शायरी
हा, श्वेता शायरी
हम्म शायरा लिहून दे ग
नाही, अकाउंटच नाव अस टाकायला पाहिजे काय, मै शायर हू.
शायर शायर.
शायरी हू
काय आहेस तू
हो हो आम्ही आधी लहान होतो का नाई तेव्हा आम्ही असं शायऱ्या वगैरे तेन लिहायचो माहित ये काय बुकमध्ये ते
शायरी आहेस तू, शायरी
माझी पण पाटणार होते का नाही, अमृता म्हणून, ती काय करायची माहिती काय, टीव्हीतली गाणी लिहून आणायची
बर
बुक मध्ये वहीत का नाही मराठी मध्ये हा हिंदीमध्येध्ये सगळं लिहून आणायची, गाणी शायऱ्या, आणायची आणि आम्ही मग काय करायचं माहित आहे, मग गा आणि म्हणत बसायचं
बर बर भारी आहे की टाइमपास
होय,,
बोल
तुमच्यात काय करात हुता का नाही तुम्ही लहान होतासा तवा
हसूच येते मला तर काय म्हणलीस तु, मी शायरीऊ हु
तुम्ही काय करत होता असं का नाही
नाय बाई आम्ही काय नव्हतो काय करत
काय अभ्यास आहे, की अभ्यास काय
आम्ही फर्स्ट बँंचर होतो, फर्स्ट बँंच
हे बाळा, आम्ही पण आम्ही नाही आम्ही लास्ट बेंचवर होतो.
आम्ही प फर्स्ट बेंचवर होतो, आम्ही कायम
काय ढ आम्ही आम्ही ढ होतो, आम्हाला लास्ट बेंचवर बसत नव्हते आम्हीपण उंच होतो म्हणून, आम्हाला लास्ट बेंचवर बसवत होतीत
मग जरा उंची कमी करायची बोरमिटा तर जरा कमी खायचा नाही उंची जरा कमी ठेवायची,,
आम्ही किती माहितयकाय तीघी च पाच सहा जण होतो बा आम्ही उंच- काय आणि आम्हाला पाठीमागेच बसवायचा आणि बाकीचं सगळ पुढे बसवायचं डिप्लोमाला तेवढं मी पुढ होतो
आम्हाला पहिल्यापसूनच पुढं बसवले पहिला म्हणजे पाचवी पासून म्हजे आम्ही दहावीपर्यंत का क्लासमध्ये कॉलेजमध्येध्ये एका असं जायचं शिकलो म्हणजे असं बेंच वर पण, दोघी आम्ही बेस्ट फ्रेंड बेंच पार्टनर माझी पाचवीपासुन जी सोबत होती ती, बारावी अजून पण सोबतच आहे कधी पण काय लागाल तर फोन करते,, नाय बाई, ती वेगळ्या गावची, मी वेगळ्या गावची, ते, आमच्या इकडची सानिका, सानिका
हा हा हा हा
नवोदय त्यांची नावं कशाला घेतेस काय माहिती
अंकी तुझ्यासोबत होते ना म्हणून म्हटलं
हम्म, त्यात काय होते
हम्म हम् आम्ही नाही बाई माझं कसं आहे माहिती आहे काय, सातवी पर्यंत एक मैत्रिण होती त्याच्यानंतरना आठवी ते दहावी पर्यंत दुसरीच होती बेंच पार्टनर त्याच्यानंतर डिप्लोमा सप्पो पर्यंत तिसरीच होती हा डिग्रीला आल्यावर तर काय दोन, दोन झाल्या, एक झाली परती एकदा तू एकदा असं सगळीकडच सीझन मी बदललाय, सीझन बदललाय मी होय
मी आधी आकांक्षा सोबत बसत होतो डिग्रीला होतो तेव्हा पहिल्यांदा आकांक्षा सोबत बसलो त्येच्यानंतरन कुणासोबत पण बसायची, नंतर परतीसोबत त्येच्यानंतरन पण कोणासोबत, मग तुझ्यासोबत असं
डिग्रीला कॉलेजला कॉलेज नाही, डिग्रीला येऊन कॉलेजस लई केलंच नाही तू? त्यामुळं जरा संपर्क जास्त होता त्येजा.
कशी ओळखीच होती नाही माझ्या, आधी डिप्लोमाला आमच्या हितं होती त्यामुळं तिच्यासोबत बसत आणि ती एक बसायची फर्स्ट बेंचवर मला म्हटल्याली नयी बस ये, ती डिप्लोमाला जाईत होती नय, आमच्या कॉलेजला गं डिप्लोमाला तर पॉलिटेक्निकला होती ती
असं हाय व्हयं म्हणजे प, पज्या पण तुमच्या वर्गात हुता? आणि कोण कोण होतं आपल्या वर्गात? मी न्याप
सांगायलोय नव्ह पज्या होय पज्या, विन्या आमच्याच को वर्गातले आहेत आम्ही एका बॅचच हाय पज्या विन्या तेन आणि तो विजय
कोण विजय विजय नागरे?
नाही नाही हेचं आपल्या आताचं थर्ड इयरला हाय ब विजय कांबळे म्हणून आहे तो
नाही काय माहीत मला विजय कांबळे कोण
तो परत सिध्या पण आमच्याच वर्गात सिद्ध्या म्हणालोय शुभ्या आमच्याच कॉलेज म आमच्याच कॉलेज मधल हाय
व्हयं
होय आमच्याच, माझ्याच बॅचचा हाय तो पण
भारी हाय काय, म्हणजे बरेच जण एकत्र आलासा
हम् एकत्र म्हणजे त्या पज्यान आणि विन्यानच मला कॉलेज ऍडमिशन घे म्हणून सांगितलं
म्हणजे त्येनंच ऐकून तू तिथे ऍडमिशन घेतलीस व्हयं?
होयं, त्येनी मला काय म्हटलीत माहिती हाय का अ मला म्हटलं कोणतरी एक आपल्या कॉलेजमधले तिथं असू दे फ्रेंडशिप आमची, आमचा आधी ग्रुप होता नयी पज्या काय नव्हता सोड विन्यातेन आम्ही होतो. विन्या म्हटल्याला घे असून दे श्वेते असण तसं आता हे हाय आणि घे म्हटला म मी म्हटलं घेतो म्हटलं म्हणून घेतलं.
छान, नगो त्यांचं ऐकून बसलेयं
होय. आता म्हणतेय की. मी आता सारखं म्हणते त्यांना तुमचंऐकून उगं झाल म्हटलं इथं.
मग म्हणली असतील कुट घेणार होतेस्त. कुट बघून तस काय बाहेर. कुठ दिवस कॉलेज
ऍडमिशन झाल्यानंतर ना आम्ही एकत्र चालतो ना ऍडमिशन करायला तेन. पियुष्या तन आम्ही सगळी जण एकत्रित गेलतो प इकडं संजीवनीला मग्हा सगळं झालं ग ऍडमिशन आणि त्या त्यानंतर आमही सगळे एकत्र होतो मग. मग तवा काय म्हणत्या माहित हाय श्वेते तू नक्की करणार आहेस न् इ तर बघा आता मी म्हट लागत करणार आहेस का विचारायलाच कशाला म्हटलं आता ही बी सगळी भरली आणि आता विचारायला लाग असी म्हटलं.
मग.
मग काय मग काय नाही मुला करायच पाहिजे क आता जरा जाऊन दे म्हटलं करतो म्हटलं आता काय करणार.
म्हणजे लगेच फि
ते जास्तच लाडीगोडी लावायला. कशा केलय ना ऍडमिशन.
हम् हम् हम्‌.
हा हा.
माझ्या वेळेस पण तेच होतीत सर.
हम्म.
पप्पा मी ते फॉर्म भरायला. मग तुज राऊंडमधनं झाले ना. सिलेक्शन.
आ.
राऊंड मधन झाले ना सिलेक्शन.
होय कॅप मदनच की.
बर हाय. अ तच्यानंत मिल्यानंत मॅनेजमेंट कोट्यातून घेतले ना.
विण्याचं नाही पजायचं झालंय वाॉटेल मॅनेजमेंट कुठ्यातन.
हम् हम् हम्.
अवगड आहे बाई त्याच खरं सत्तर हजार फी भरतेय ते.
झाला आता.
मुकाचेष्टा अशय कंमवत पण नसलतं तेथवढं.
काय कमी आहे त्याला. काय कमी नाही म्हणून तर भरली त्यान.
शेती आहे त्यांची नही.
हम्म.
म्हणतेय की आमची शेत शेती तीन्हाया आम्ही काम नाही केलो तरी चालत. असं म्हणत होता.
मग.
विण्याचं तर काय विण्यायला पण काहीच गरज नाही बाला माहित आहे का तो मणत होता आमच्या एवढी श ति नाही सगळं तर धनगराजात येतोय नाही.
हम्म. को
म्हणत होता मी मी नाही हे करत डिग्री वगैरे तन खरं त्यांच्या घरातले म्हटलेत की काय नंतर न पुढं तुला करायचंचय सगळं घरातलं.
जा शीख जा जा काय राहून द्या मला जॉबला जाऊन कमवून घालायचं. म म्हटलं भऱ्या बाबा म्हंटलं तुमच्या घरातलं.
ह ह. आणि जाम. झोपली नाहीस आज.
पोरांचा नाही आहे झोपायला बसलोय.
हम हम. लई अस हे झालं कसतरी. हाय थोडीशी आहे अस जास्त वेळ नाही.
मग तू की कारभारीण.
हम्म कारभारीण.
कशाला म्हणजे.
हम हम.
ब शेतात असं काय तर पिकवू की आ अह. ह काय म्हणतात महिन्याला एका लाखांची इन्कमच व्हायला पाहिजे.
पैशाच झाडं लावायच हे येतेस.
पैशाची झाडं लावा मग येतो की पार्टनरशिप करणार काय.
निम्मी प्रॉपर्टी तुझी.
पप्पा काय राहून दे बाय मला द्यायचं महिन्याला पन्नास हजार रुपये दे बास आहे मला.
अगं येऊदेत तरी लावुया तरी चल.
कुठं भंडारे सरांच्याकडे जायचं काय विचारयला पैशाची शेती लावायला.
हा कुठं.
भंडारे सरांच्याकडून गाईडन्स घेऊया काय.
हम्म मअगं त्यांच्याकडनच घेता येईल का.
मग तर काय. नाही मोत्यांची करायची मोत्यांची ते शिंपल्यां. शिंपल्यांची असत्या की ते.
करत्यात बाळ ते.
काय ग.
शिंपल्यांची असत्या ग अगं ते आपलं समुद्राच्यात. एक साईडला ते शिंपले भी नसतात काय. तसलं त्यात. मोत्यांची शेती करतात.
हम्म.
त्याला काहीतरी पाच हजार रुपये मग इन्व्हेस्ट करायला लागतात आणि. अ त्याला पाणी बिनि भराले लई लागते बई.
हम्म हम.
मी सगळं बघून बसलो या.
मग भाऊ कुठं गेला.
भाऊ झोपला या.
हम हम. निवांत हाईस एकटीच हाय जागी अजुन टीव्ही बघतं नाहीस काय. टीव्ही मोबाईल.
अगं लाईट गेल्या लाईट गेलती म आता लाईट आल्या आता काय करणार म्हणून बाहेर बस. बहिणींच्या सोबत
ह
मोबाईल काय बघतेस, मोबाईल बघून बघून डोळं जातील आता.
हम्, आणि काय मग?
आणि काय? कुठे जाणार होतीस म्हटलं गावाला काही गेले नाही काही नाय.
जाणार आहे की,
हम्म.
नेलच तर म्हणते.
नेणार की,
कधी?
आता कधी, काय तर कार्यक्रम असल्यावरून ने.
लय प्लॅनिंग केल्यास इकड जायचं तिकड जायचं.
काय होत नाही कम्प्लीट ग.
म कशाला
तिकडं जायच, तिकड जायच, ऑन द स्पॉट उठून जायच.
हम्म, तस काय घडत नाही. होठ